हॅलो...
हॅलो बोला ना.
हा बोला आता. झालका जेवण, हो आता ऽ. आताचं झाले हो जेवण.
झालेलं नाही.
हा...
स्वयंपाकच चालू आहे, आजुन.
हो का...
हम्म...
हम्म आमचे दिदीन साहेपक
हा
हम्म...
पोरी असल्यावर फरक राहतो ना आज गावाला गेलते. आवाज येवू राहिलाना. हॅलो...
क रा तुम.
आवा आवाज येऊ राहिला का आवाज येईल नाही का?
तुमचा आवाज येईन ना ओ.
पण मग मला येऊ राहिला इकडं क्लिअर हे गावात रेंचाचा प्रॉब्लेम राहतो जराशी.
हा संध्याकाळी खायचं ल फोनवर रेंज राहते.
हा, काय केल तुमी आज. काम चालले हारभर सोंगण. हा का...
हरभर आहे का?
ह हा टाकल तर चार, पाच शेर पण सगळं हा आहे पण भी गेली होतात नाही ते सांगतो
हाव का? आम्ही ते यांच्याकून आणली बाई हरभरे
वा
हे शिवाजी बाबा नाही ते मंडपवाले त्यांचे कडून आणले ना हरभरे
अ... बावन्न, त्रेपन्न दिली बाई
ह
पावले ना हरभरयाला
ह
आवाज नाही येतय बा तुमचा
आवाज एरियन मुळ होऊन राहील हो. आता येवून राहिलात काय